हा आता लागला मगाशी लागत नव्हता. हां बोलकी
हा बोल की.
मी विचार करत होते मी
बोलणार आहे. विचार करत हो ते की हॅलो, हा बोला.
म आम्ही असं खेडेगावात राहतोय, त्यामुळे काय वापरत नाही.
अच्छा बरोबर
मग मॉइश्चरायझर
दि मॉइश्चरायझर वापरायच होत.
तसं पण काही कुठली क्रीम वगैरे काय वापरत नाही आम्ही
वापरात जाऊन आणलायसा ना म्हटल्यावर आता तुम्ही मी बघितलं नाही ना तुमची स्किन कसली आहे. काय आहे बरोबर ना म्हणून आ मला आयडिया नाहीे की मी तुम्हाला एक पर्टिक्युलर ब्रँडच मॉइश्चरायझर सांगु अस तुम्हाला माहित आहे बट मी तुम्हाला सां समोर नाही बघितलं ना कसं काय की नाय आता बरेच लोकांना काय असते जु रियातीन असते माहित आहे.
हा हा हा.
आपल्याला दिसत नाही बट लई काय आपल्या स्किनला असतय. म्हणून मी मी आता तुमचं कुठलं मॉश्चरायझर तुम्हाला पाहिजे आहे नाही ते मला माहीत नाही. ना सो आता तुम्ही दुकानात जाऊन पण तुम्ही सांगितलं की माझी ही स्किन आहे. सेन्सिटिव्ह आहे या फिर कॉम्बिनेशन आहे या फिर ऑइली आहे.
ते कस समजणार पण स्किन कसले
आता बघा तुम्ही जेव्हा मतलब फेशवॉश करताय. तर तुमचं फेसमध्ये असं ऑइल येते काय? असं मतलब चिक असं ऑ नाही येत आणि जर तुम्ही कुठतर अस गेला गर्मीमध्ये तुमच मतलब फोरहेड ला आणि अप्पर लिप्सला अस काय तर पाणी तेन येते का?
हा घाम येत तोय
घाम येतोय, मग केव्हा केव्हा असं वाटते का असं काय पण नाही आहे बट तस पण ते ऑइली दिसाले, चिकट
हा हो तेलकट, तेलकट वाटतय थोडं
होय मग त तुमची कॉम्बिनेशन स्किन असणार मतलब तुमची ऑयली पण हाय, ड्राय पण हाय मग ते ड्राय कुठे असते? गाला तुमच गाल तेन हाय ना ते ड्राय असते फोर हेड आहेत ते ड्राय असते, बट तुमचा ॲबरोच वरती अप्पर लिप्स आणि नोज तेवढं ऑइली असते
हा हा
मग तिला हा त्याला ते कॉम्बिनेशन स्किन सांगते.
हा
मग त्यांना जाऊन सांगा की माझी कॉम्बिनेशन स्किन आहे. त्याच्यासाठी मला आहे, ना मी रात्री यूज करणार आहे. मॉश्चरायझर तर मला एक छान मॉश्चरायझर सांगा त्यांनी देतात.
बर बर चालतय, की चालत पण, सध्या तरी काय नाही आहे स्किन वर काय प्रॉब्लेम नाहीये.
ठीक आहे. अस प्रॉब्लेम नाही ते तर ठीक आहे. बर बर्‍याच लोकांना असते. म्हणून ते आता जर तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे. तुम्हाला ऑयली जर आहे. सॉरी पिंपल ॲकनीतील हाय तरी पण तुम्हाला त्रास होणार कारण, की आता हां आता तुमचं जे चेनतीन एरिया आहे जे ड्राय हाय आता ती तुम्ही तिकडं माॅयचरायजर युज करा. बट तुमचं टी झोन आहे. ते ऑयली आहे. मग तिकडं ते पिंपल तेन व्हाईट हेड ब्लकेट होणार
बर बर
मग कसं मॉशरायझर तिकडं काम करत नाही. मग ते कॉम्बिनेशन्स- त नाही जर तुम्ही सांगितलं ना तर तिने स्वतः मॉशचरायझर देतेत आणि ते रात्री नुसत पाणीन फेस धुवून, तुम्ही अ फेस धुवून ते मॉश्चरायझर लावा, झालं.
मग ते असं एकदा वापरलं तर असं कंटिन्यू कायम वापरत आला. लावणार?
हा नाही वापरायला असं काही नाहीय. बट आता बऱ्याच लोकांच असं असते की, आत मतलब म्हणतात ना पाणी कुणाला कमी असते ना? तर त्यांला त्या माॅय त्यांची स्किन त्वचा लय ड्राय होत जात्या आणि त्याला हमेश मॉइश्चरायजर युज कराल लागते जर नाही केलं त ते तुमचाच नुकसान आहे ते स्किन ड्राय होत्या रश होत्या नंतर अजू अस मतल आता पोल्युशन ते ना आत गेलं की ते अ स्किन डॅमेज होऊ शकते त्या
आणि फेशियल तर एकदा केल म्हणजे ते सारखं करावं लागतं
नाही असं काही नाही आहे फेशल आणि क्लनअप काय असते तुमच फेसची किती आता तुम्हाला वाटते तुमचं फेस क्लिअर आहे बरोबर बट आत तुमच्या स्किनचा आत कस आता स्किन ची पण असं नाही आहे की हा तुम्हाला दिस झा तेच स्किन ये तुमची आत त्याचे लई लेअर्स असतात
बर
मग हा मग त्याचा आत आपण काय पण आता पॉल्युशन तीन कचरा सगळं धूल मिट्टी सगळं ते आपलं लेयर् आत जाते बाहेर दिसत नाही बट ते आते आता त्याला आपण फेशियल तीन केलं ना मग ते आत न ते कचरा काढते आणि नॅचरली आपली स्किन हायड्रेटिंग ग्लो आणि म्हणतात ना कोरियनसारखी तसं करते आणि जर तुम्ही मंथ महिने महिने जर करत राहिलं ना हे फेशियल त तुमची स्किन छान राहील एकदम आणि बरेच लोक तुम्ही बघित असणार जि असं त्यांची एज लई ओल्ड असते पण तिने असं वाटत की हा तिने ओल्ड आहेत असं वाट अजून तेनी जवानी च ये हेना मग तेनी कं ते न्यू मंथली फेशियल करत राहत म्हण त्यांचच ग त्यांची स्किन असच राहते
होय का
हा आता तुम्हाला नाही बट जेव्हा तुमची ओल्ड एज झाली ना तेव्हा सगळं दिसणार तुम्हाला फेसला की हां बरोबर आहे माझी स्किन असे क्लिअर होती बट नव्हती आतनं
बरोबर आहे बरोबर म्हणजे त्या रिझल्ट त्या वेळेला आपल्याला समजत
त्या वेळेस तुम्हाला समजते म्हणून आत्ताचपासून जर तुम्ही आतनं क्लीन तीन केल्या ना स्किनला तर तुमची पुढं ते त्वच तसंच छान राहणार
हा हा हा.
म्हणून ते फेशिल आणि क्लिंझर अ मतलब क्लिनअप तेन करत्यात,
हा हा. ते समजतं नव्हतं इकडे जास्त करत नाहीत ना घरातन बाहेर जात येत नाही त्यांच्यामुळ
बरोबर मी मतल असं मी करत नाही., बट मला नॉलेज आहे मी शिकलेली आहे हे सगळं.
पार्लर आहे का?
नाही पार्लर नाही आहे बट मी शिकलेली आहे, पार्लरचं ऑलरेडी खोल्ल नाही आहे मी,
होय का.
होय आणि हम्म.
मगाशी एक कॉल केलेला मी ते ऍप चालू आहे तू हो बोललीस बघं?
होय.
त्याच्यावर मी मला का समजलं की मला काय वाटलं तू कॉल कर असंच बोललीस आणि त्यामुळे मी कॉल केला,. आणि ते सबमिट झालंच नाही ते मिस झाला कॉल
अच्छा असं आहे होय, मगं आता तुम्ही हे जे काम करायलाय ते तुम्ही आता. आता नवीन‌ हाय काय?
हा नवीन आहे. शेजारच्या एक त्या फ्रेंडन केलं गं जॉईन मगं ते पहिल्या नंतर टास्क आला.
अच्छा दिदी मगं हे सगळं ॲप वर नाही बोलायचं असतय ते नॉर्मल कॉलवर बोलायचं असतय आणि जर तुम्ही हे कार्या ऍपमध्ये कॉल केलाय. तर तुम्हाला ना माहीती तीच नुसतं द्यायची असते की असं - असं हे असं मतलब माहिती द्यायची कुठली पण रेसिपी सांगू शकताय तुम्ही या- फिर कुठलं तर तुम्ही कुठं फिरायला? गेलाय ते बोलू शकताय तुम्ही. बाकीची अगर तुम्ही माहिती या फिर काय पण तुम्ही दुसऱ्यांचं काय तर बोलला ना तर ते कॉल. ऑटोमॅटिक कट होतय.
होय!
होय आणि जर आता तुम्ही मला कॉल केला आणि मी ऍक्टिव नाही आहे मी- मतलब फोन बंद- या फिर ते मी दुसर काहीतर इंस्टाग्राम तेन बघाले. तरी पण ते कॉल- - कट होते ते कॉल लागत नाही तुम्हाला ते ॲक् लागते ते ॲपवर
होय काय मग मी सकाळपासून एक पाच कॉल केले माझ्या फ्रेंडला शेजारीच आहे ती कोण कॉलर बोललो आम्ही असं सगळे घरचे प्रॉब्लेम्सण बोललो असं तसं हे सगळं बोललो आम्ही -
घरचं प्रॉब्लेम या फिर असं कुणाचीही पर्सनल लाईफ बोलायची नाही याय
अरे
समोरचं नाव नाही घ्यायचं आणि स्वतःचं पण नाव घ्यायचं नाही.
अरे बापरे
हा नुसतं ह्यजमध्ये माहिती द्यायची आणि समोर जर कॉल कुणीतरी केला तर माहिती घ्यायची तेवढंच
अस
आता ते हा रेसिपी असो या तर जर तुम्ही आता दुसरं कुठ फिरायला गेलाय तिकड काय काय केलंय तिकड काय अस ते सांगू शकताय नुसत आता माहिती द्यायची तेवढंच असतय
असं य ह नाहीतर मग त्याची पेमेंट नाही होणार का
नाही होणार
अरे बापरे
हा म्हणून मी म्हटलं की तुम्ही मलाच प्रश्न विचारालाय काय कायच विषय मग त म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्ही पहिल्यांद हा बरोबर आम्ही पण पहिल्यांदाच आहे बट आम्हाला प्रॉपर नॉलेज आम्ही घेत घेतलेले आहे, नंतर चं कॉलिंग तेन करतेय
असं झाले का म जिने मला सांगितलं ना ती बोलली की फक्त त बोलायचंय की दहा मिनिट दहा मिनिट बोलायचं काही बोला काही बोला म्हणत मग
काही बोलायचं नसतं याच्यामध्ये नाही अस नसते त्याच्यामध्ये आपले पैसे पण कटवत्यात
हा हा हा
बोलल ते आता तेनी तुम ची आवाज घेतली, बट तुम्ही आता दुसऱ्याचं म्हणले कि ही असली आहे ती तसली आहे हे असं झाले आहे, माझं फॅमिली मध्ये हे झगडा झालाय ते झालंय ते झालं मग ते डिस्कॅनेट करत्यात कॉल त्याना आपली पर्स नल लाईफ नको आहे त्यांना नुसतं आपली आवाज पाहिजेला आहे आणि माहिती आपल्याला द्यायची बस
असं झालंय का बरं झालं थँक्यू ह सांगितलीस
हां ब आता तुम्ही स्टडीजबद्दल सांगू शकताय, या फिर रेसिपी या, फिर कुठेतरी गेलाय फिरायचं, ते या फिर जीव जंतू या, फिर पेड पोधे ते सांगू शकताय. सन बरोबर,
अस का, कुठल्या विषयावर बोलणार? हा हा
तर आता बघा तुम्ही ते विलेज साईड राहिलाय. तर तुम्ही काय काय करताय पूर्ण दिवस उठताय, खाताय, पिताय, मग हे काम करताय ते गाय तेन असणार ना तुमची?
हा हा हा ठीक आहे
हा मग ते ते दूध किती देते असं सगळं बोलायचं, नुसतं छान बोलायचं कुणाही बद्दल वाईट बोलायचं नाहीय.
हा हा हा हा,
हम्म नंतर तुम्हाला किती माहि ती आहे ना तेवढीच माहिती बोलायची.
बरं,
हां ठीक आहे..
चालते ठेवू?
हा, आणि हा दिदि, अगर जर कोणी तर, तुम्हाला कॉल केलाय तर त्यांनाच कट करायचं तुम्ही कट करायच नाही, जर तुम्ही कॉल दुसऱ्याला आता मला तुम्ही केलाय बरोबर तर तुम्ही कट करायचा. जर मी केल तर मीच कट करणार तुम्ही करायच नाही.
हा हा हां म्हणजे सबमिट व्हायला का?
हा सबमिट होते मग तुम्ही जर कट कॉल केला, तर त तुमचे पैसे गेले आणि माझे पण गेले.
अस होत.
हा, अगर तुम्ही दुसऱ्यांना केलाय तर तुम्ही कट करायच दुसऱ्यांनी तुम्हाला केले तर तेच कट करणार तुम्ही नाही करायचं.
हा हा,
कॉल, ठीक आहे आता ठेवू शकताय तुम्ही.
हा हा,
ठीक आहे.